हा नमस्कार स हो येतोय कश्या आहे तुम्ही
मस्त तुम्ही कसे आहेत.
मी मस्त बाकी काय चाललं, हो नाहीच, चहा पाणी नाही झाला करू आता
हं हं!
बघा आज आपण वाढती लोकसंख्या तेव्हा बेरोजगारीवर थोडा
हू हू हू!
बघा ना आजच्या काळात त वाढती अ संख्या किंवा बेरोजगारी एक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना सामोर जावं लागत प्रत्येकाला काम करण्याची इच्छा असूनही अ म्हणजे त्यांना रोज गार मिळणे मिळत नाही योग्य ते पुरेस, आत्ता बघा. खूप ठिकाणी खूप फॅमिली असता, आणि काम करणार एकच जण असत म्हणजे नेहमी आपल्याला प्रत्येक गोष्टीवर त्याच्यावर स्वावंबून राहावं लागत
हो बरोबर आणि मेन म्हणजे जेनां आताच काय झालंय त्याच्यावरून कितीही शिका कितीही जर आपण मार्कस म्हणजे ले इतरांनी घतले तर त्यांना लवकर जॉब लागत नाहीत आणि कदाचित लागलं तर मग प्रायव्हेट गव्हर्मेंट जॉब तर नाहीच आहे सध्या म्हणजे एवढं म्हण जे हे झालेलं आहे ना गव्हर्मेंट जॉब म शोधायला जाण्याच्या हच्यात वय वाढून जाते पण मग गव्हर्मेंट जॉब काही भेटत नाही मग शेवटी शेवटी कंटाळून हो एखादा प्रायव्हेट जॉब शोधला जातो मग ते कसा बसा भेटतो ते पण दहावीस हजाराचा भेटतो पण त्यात काही घर भागत नाही अशी परिस्थिती झालेय कार की महागाई पण तेवढीच वाढलेली आहे.
तेच तर झालं माहिती खूप संध्या वा झाली शिक्षणपूर्ण झालंवर
खूप म्हणजे महागाई पण वाढाय लागली आणि कितीही शिकल तरी पण
जॉब लागत नाही तर
आणि जेव्हा जॉब लागत नाही का प्लस आपण कुठलाही बिजनेस जरी कर तर कॉम्पिटिशन आहे बिजनेस मध्ये सुध्दा आपण स्टेशनरी टाकूद्या कटलरी टाकू द्या किंवा म कपड्यांचे म्हणून असू द्या कुठलंही बघा तुम्ही किराणा असू द्या जनरल स्टोअर्या प्रत्येक हेच्यात कॉम्पिटिशन आहे कुठच असं नाही की इथ या गल्लीत एकला दोनच दुकान आहे असं नाहीच आहे तर गल्ली बोळामध्ये तीन तीन चार चार दुकान झालेली आहे त त्यामुळे ना एवढी बेरोजगारी होत चाली की आपण म्हणजे एखाद शॉप पण नाही टाकून कमवू शकत. बरे टाकायचं तर ते महागाई पण एवढी झालेली आहे की महागाई मुळ तर कुठलं लेच होत नाही मग चला आहे तस दहा पंधरा हजारात जॉब करा त्याच्यात पण ते पुढचे बोलणारे एवढे जण असतात. मग ते बोलणे ऐकायचे आणि मग तो दहा पंधरा हजाराचा जॉब करायचा. अस म्हणजे खूप कठीण परिस्थिती झालेली तो सुद्धा लवकर भेटत नाही दहा पंधरा हजाराचा जॉब
आणि दहा पंधरा हजार बघा ना म्हणजे पण नाही ना महिणारला कुठे जात समजत नाही सेविगं होत नाही आणि आजकालच्या काळात बचत करणे हे खूप मोठ खुप महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
पण मग एक रुपया पण बचत होत नाही उलट देणं काढावं लागतं एक दोन हजार रुपये तरी दहा हजार पाच हजार कोणी घरी एकस्ट्राच आल कि लागलीच आपल्याला दहा पाच हजार रुपये कुठल तरी काढून मग ते घर भाग
तुमला असं नाही वाटत का बेरोज गारी दूर करण्यासाठी सरकारने एकत्रित म्हणजे समाजाने एकत्र येऊन प्रत्येक गोष्टीचे बदल करणं गरजेचं आहे.
पण मग गव्हरमेंट जरी भरपूर योजना राबवतात. म्हणजे बऱ्याच स्कीम वगैरे काढतात पण त्या आपल्याला म्हणजे मिडल लोकांपर्यंत पोहचत तसेच ना त्या योजना किंवा मग जरी आपण घ्यायला गेल त्याचा लाभ तर मग तिथं पैसे भरा आहे करा ते करा मग ते आपण काय म्हणतो जाऊ दे एवढी झंझटमारी करण्यापेक्षा बरं चला चालेले जसं आहे तसं चलू द्या असं होतं मगं.
त्यामुळे मग ते बेरोजगारी थांबण्याचं नाव नाही घेते बेरोजगारी उल तर जास्त होती या सगळ्या कारणमुळे
बरोबर आणि जास्तं. बेरोजगारी झाल्यामुळे बघ आर्थिक अडचणी प्रतेकाला निर्माण होतात. उत्पन्न नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवण शक्य होत नाही.
म्हणजे अधिकच होत चला एकत्र कुटुंबात राहायचे मग काम कराय - कोणी शेती करायचं काय काय कशा ना कशना भागलं जायचं पण आता. तस राहिलं नाही ना एक फॅमिली बाजू- कम्यनिटी काय आहे त्याच्यानुसार राहायला चालली. त्याच्यानुसार राहायचं म्हटलं तर मग आपल्या घरात- काही हे होतच नाहीये ना पुरत नाही ते पुरवठा जातच नाहीये काही तर-
म्हणजे वरचीवर आपण म्हणाल तेवढं. द बिझनेस ला पण स्कोप नाहीये. क कुठल्याच गोष्टीला स्कोप नाहीय कुठं गेलं तिथं कॉम्पिटिशनच आहे.
त्याला गव्हर्न्मेंट जॉब पाहिजे पण. सरकारी स्कूलमध्ये कोणी शिकतं नाही बघा. सरसकट प्रत्येकाला प्रायव्हेट. शाळेत शिकवायच असत आणि त्यांना जॉब हा गव्हर्नमेंट हवा असतो.
हो हो हो.
पण मग दुष्परिणाम हे वाढतच ना.
दूसर आहे कि म्हणजे आपण आपल्यापासूनच सुरुवात करायला पाहिजे. गव्हर्मेंटच्या शाळेमध्ये घालेलं पाहिजे पण मध्ये मध्ये गव्हर्मेंटच्या श- शाळेमधे शिकवल नव्हत जायचं पण आता शिकवलं जात तिथे सुद्धा भरपूर लेकर शिकतात. असं नाही की तिथं शिकत नाही तिथं पण भरपूर लेकर शिकतात. मग त्या शिक्ष म्हणजे आज झालं तर गव्हर्मेंटच्या स्कूलमध्ये श- कुठही शिकतो म्हणतात तर तिथे शिकून तिथ बरेच लेकरं आजही पुढे गेलेले आहेत. पण मग म्हणजे लोकसंख्या पण एवढी वाढलेली आहे की- त्याला कारणीभूत लोकसंख्या सुद्धा आहे की गव्हर्नमेंट जॉब तरी कुणा कुणाला देणार. जिथं सहाशे जागा आहे आणि तीन तीन लाख फॉर्म भरले जातात. मग गव्हर्मेंटने करायचं काय असं पण होत नाही.
मला तरी असं वाटत की सरकारी शिक्षण घेत ठिकाणी घेतलं पाहिजे कारण सरकारद्वारे- चालवणार्या प्रत्येक योजनांचा त्यांना लाभ मिळतो. शिष्यवृत्ती मिळते. शिक्षणास खर्च म्हणजे कमी लागतो.
हो.
आणि आता सगळ सरकारने शिक्षण हे मोफतच केलंय बघा त्यांना पाठपुस्तक- म्हणा गणवेश जे काय आहे ते सर्व त्यांना अ म्हणजे. फुकट उप उपलब्ध करून दिले जातात.
म्हणजे आपण आपल्या जरं समजा लेक- शाळेत घातले प्रायव्हेट तर तिथं आपण म्हणजे आपल्या- एक दोन चार दिवस तरी वाट बघववी लागेल किंवा मग आधी जाऊ घेऊन यावं लागेल. पण गव्हर्नमेंटने एवढी सुविधा केली की पहिल्या - आता शाळा चालू झाली ना पंधरा तारखेला तर पंधरा तारखेला लगेच गणवेश वाटप पुस्तक- वाटप आणि वह्या वाटप म्हणजे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
तरी पण गव्हर्मेंट स्कूल चांगले नाहीत असं एक समज आहे काही ठिकाणचे शिक्षक आहे की ते शिकवत नाही आता मग तसे तर पण प्रायव्हेट शाळेमध्ये पण तोच प्रॉब्लेम येतोय पण ते काही शिक्षक शिकवत नाही काही किंवा काही क्वचितलेकरांना ते समजत नाही कितीही समजावलं तरी असं पण असतं
आता प्रायव्हेट मध्ये बघा मुलं दोन अडीच वर्षांची झाली नाही कि त्यांना प्ले ग्रुप मध्ये त्याची फी किती असते तेवढे पूर्वीच्या लोकांच पूर्ण शिक्षण होत
ते पण लागत न ते तेवढे पण फक्त म्हणजे वर्षातून एकदा शंभर रुपये फी भरली की पूर्ण म्हणजे वर्ष कडेला निघून जायचं
बरोबर आणि परत बघा ना फी त्या डोनेशन नाही त्यातूनही आपणच त्यांचा होमवर्क करून घ्या
हो हो हो एवढं सगळं शिकवायचं आणि प्लस पुन्हा जॉब नाही जॉ मग बेरोजगारी वाढत चाललीं ह्या सगळ्या गोष्टींमुळं म्हणजे कुठं तरी अ थांबायला पाहिजे हे पण मग त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्थित नियोजन केलं पण त्या जे जिथं नियोजन शक्य आहे तिथं करून व्यवस्थित मार्गी लावल्यानंतर होऊ शकतं पण मग म्हणजे घरातून एक तरी गव्हर्मेंट जॉबला असेल तर मग घर पण सुधरू शकतं
बरोबर त्याचप्रमाणे बघा ना त्यांना गव्हर्मेंटमध्ये सरकारी योजना भेटतात किं मग त्यांना ना ते ज्ञान कौशल्य त्यासोबत त्यांना संस्कारही चांगले शिकवले जातात प्रत्येक सण अ परंपरा ह्या विषयही त्यांना होतात ना म्हणजे सांगून स समजून सांगितली जाते
हो
मला तरी असं वाटतं कि हा सरकारी शिक्षणामुळे प्रत्येक मुलांची साक्षरता वाढेल समाजाचाही विकास होईल आणि विद्यार्थ्यांचंही भविष्य उजव
घालेला पाहिजे आपणच आपल्या लेकरांना शाळेत घालताना गव्हर्मेंट शाळेत घातलं तर मग शिकवलं पण जाईल ना त्या लेकरांना आपण घालणा झाल्यावर कोण शिकवणार आहे तिथं
बरोबर आणि हे प्रत्येकानेच ठरवलं
म्हणजे आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये पण घातलं तर तिथं पण आपल्याला अभ्यास घ्यावा लागतो
हो
मग त्यापेक्षा आपण गव्हर्मेंट मध्ये घालून अभ्यास स्वतः घ्या ते बेटर राहील ना
हो ना आणि बघा ना सरकारी शिक्षण घेतल्यामुळेच म्हणजे जर प्रायव्हेट घेतलं तरच डॉक्टर इंजिनिअर बनतं का असं काही नाही सरकारी स्कूल मधूनच शिकून किती आपले मोठे मोठे म्हणजे पंतप्रधान झाले किंवा मग मुख्यमंत्री असतील ते सुद्धा या सरकारी योजनामधून शिकलेले आहेत का
हो
तेच तर जाऊद्या, आत्ताची गोष्ट ही प्रायव्हेट स्कूल, पहिले आपली अ जी अंतराळवीर महिना होती सुनीता विल्यम्स ती सुद्धा एक गव्हर्मेंट स्कूल मधूनच पुढे गेलेली होती.
हम् चालेल की आपल्या इथे अमृत थाळी
चालेल धन्यवाद ताई, छान वाटले तुमच्याबरोबर. माहती छान वाटली तुमची धन